ह
हॅलो
येत का आवाज
हा येतो येतो तुला येतोय क्लिअर
येत येतो
जेवलंस का
जे ओल की मगाशी साडे नऊ वाजता नऊ वाजता
नस्तय म आणि व्यायाम चालू केलास जिम जिम चालू केलीस काय
जिम नाही अजून चालू केली करायची आता
अरे खर ह्या दिवसात जिम चांगली असत्या
आता जरा टाईम भेटत नाही ऑफिसमधून यायला वेळ होतोय जरा ऑफिस मधून यायला वेळ होतोय
सकाळी जायचं लवकर पाच ते सात वाजेपर्यंत दोन तास
सकाळी जाय लागते साडेनऊ वाजता संध्याकाळी साडेसात वाजताात घरी यायला
साडे सात मग साडेसात नंतर जिम जॉईन करायची किंवा सकाळी सकाळी लवकर जॉईन करायची जिम जिम
टेनिस ला पण जायचं आता टेनिस ला
टेनिसला
हो ते आधी जात होतो ना आधी कावळे झाल्यापासून बंद केलेलं
हां
ह परत जॉईन करायची जिम आपलं टेनिस टेनिसला मी सकाळी दोन तास जायचो
हा तिथं जिमखान्यावर असेल की जिम
जिमखान्यावरती आहे जिम त काय तिथं गर्दी असती भरपूर त्यामुळं
वर्कआउट करायचा टेनिस खेळायचं टेनिस खेळून झाल्यानंतर मग जिमला जायचं शोल्डरला ताकत दिल ना
आवाच हा हा हा
तेनीसाठी शोल्डरला ताकद आली पाहिजे ना
होय टेनिस टेनिस परफेक्ट येतं टेनिसच प्रॅक्टिस झाली त्यामुळे काय
शिकवतात चांगले
को चमचे हो ते आहे होते आता नाही म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला होते
फी किती हाय
फी फी किती तेव्हा घ्यायचे महिन्याला तीन हजार रुपये घ्यायचे
हां
हा
आणि किती मुलं आहेत एकावेळी
एका वेळी मुल हो त तक्ता म्हणजे मी ज्या टाइमिंगवर जायचो तेव्हा मुललं सात होत्या
हां
सात होत मुलं आणि मुली होत्या बारा
हा आणि किती वेळ किती वयाची आहेत मग एज ग्रुप काय वय
एज ग्रुप सगळे एक अठरा वर्षाच्या पुढचेच होते
अठरा वर्षाच्या मुली पुढेचे स्कूल स्कूल गेम मध्ये आहे करतो
स्कूल गेम मध्ये आहे की टेनिस टेनिस मध्ये चांगलं करियर होऊ शकत. टेनी जर परफेक्ट झालं तर. आणि लहानपणापासूनच फ्लेक्सिबिलिटी आली की
हो आपल्यात जास्त खेळत नाही तिथं महाराष्ट्र इथं खेळायला चांगला संधी बरका त्या टेनिसला.
टेनिस ला चांगले आहे टेनिस ला कॉम्पिटिशन कमी आहे.
आणि जर अ ते पण होते म्हणजे बॉडी पण चांगली राहते त्यांना स्टॅमिना स्टॅमिनाचा एक गेम है बर का त्या कालच्या फुटबॉल मॅचेस बघितलेस काय.
फुटबॉल मॅचेस बघितले की.
ह अर्जेंटिना हा
फ्रान्स आणि स्पेन सेमीफायनल.
अर्जेंटिनाचे शेवटचे दोन बॉल बघायला पाहिजे होतेस. एकदम छान झाले.
आता फायनल आहे की वीस तारखेला
हो वीस तारखेला फायनल आहे ना.
हो.
कितीचं टायमिंग आहे रे.
टायमिंग रात्री साडेबारा वाजता ते फायनल.
साडेबाराला का किती तारखेची मॅच आहे ती फायनल.
वीस वीस तारखेला रात्री साडेबारा वाजता म्हणजे एकोणीस तारखेला ्री तयार राहायचं एकोणीस तारखेला रात्रीच असं
हां.
म्हणे पहाटे साडे बारा वाजता.
आम्ही गजर आम्ही गजर लावतो रात्रीचा.
हा हा.
मॅच बघायला उठून मग परत पहाटेपर्यंत मॅच बघायची. कालची अर्जेंटिनाची बॅच बघायला उठलेलो.
हम्म.
हम्म छान झाली मॅच. एकदम चांगली झाल्या मॅचेस त्या अर्जेंटिना जाणार फायनलला.
अर्जेंटिना आणि इंग्लंड
हो.
इंग्लंड किंवा फ्रान्स दोन्ही पैकीतली कुठली तरच जाईल.
होय. ह तू टेनिस कंटिन्यू कर बर का टेनिसला पण खूप स्कोप आहे पुढं कारण अ हां. टेनिस खेळ एकदम चांग आणि त्यानं काय होतं माहिती का पायात आपल्या ताकद येते चांगली पायात हातात ताकत आले ना त्या गेमला पुढं फ्युचर पण चांगलंय. भविष्यात चांगला खेळ जरी कंटिन्यू केलास ना गेम तरी तुला भविष्यात चांगलं खेळाला आहे तिथ आणि जॉब करत करत. तू खेळू शकतोस परत. ह्याच एमबी ए वगैरे कम्प्लीट कर.
हा.
पॅरलेल गेम चालू ठेव
हो
हा आणि तुच्या बरोबर कोण बॅचमिंट कोून कोून अत खेलला
बॅचमेट आता तरी म्हणजे अशी बॅचमेट नाही इकडते काय असे ओळखीचेत कॉलनीतले नाहीत सगळे सिटी मधले ओळखीचेच आहेत म्हणजे तसे
हा मग ग्रुप न ग्रुप न खेळतय का
ग्रुप न आहे असं सिंगल सिंगल कधी कधी डबल प्लेयर आ श ख येतो ग्रुप पाडलेला असतो एक एक मुलगा एक मुलगी असं आणि पुढं पण एक मुलगा एक मुलगी
हा लॉन टेनिस आहे
लन टेनिस नाही मॅड टेनिस हम्म
हा ते रॅकेट आणलेच काय
रॅकेट आहे की रॅकेट घेऊन झालं जवळजवळ एक दोन वर्ष झाली असतील
होय आणि शूज
शूज पण य ते शूज स्पोर्ट शूज वापरतो
हा
ते घेतलेली म्हणजे टेनिसचेच आहेत ते असे
हा आणि डायट काय सांगितलंय
डाएट नाही काय सांगितलं डाएट त्याला काही वढ नसते
हा प
ती जास्त करून हे सांगितले खयला डार्क चॉकलेट हम्म वग हे येते म्हणजे अंगात एनर्जी
एंदरची यती का हा सकाळी तू हे खेळ टेनिस खेळ आणि संध्याकाळी मग त हे करायचं रे जिम करायची थोडा वेळ
हो मग आता तेच प्लॅनिंग चालले ह्
जिम केली तर एकदम चांगला फरक पडतो बॉडी एक शेप घेतती एकदम लुक पण बदलतो जेवढा घामल ना व्यायाम करताना तेवढा एकदम ् वाटते परत मी चालू करणार आहे जिम
होय का तिथं तुमचं जवळ आहे कितीिथात
जवळ आहे
त्या कामेर रोडलाच की
हो तिथं जवळ आहे जिम हा जिम चालू करणार आता जिमला आणि गेल ना दिवसभूर फ्रेश वाटते सायकल चालव होत होतो पंधरा किलोमीटर
कुठे जहात आता
कामिरी कामेरीपसून र
आमच्या इथून इकडं गेलेत
कुठं
त्या ह्याच्या्या इकडं पंढरपूरच्या वारीला म्हणजे पंढरपूर पर्यंत गेले सायकल दरून
हा जातात जातात एक आज बघितलं मी नागपूर वून एक ऐंशी वर्षाचा वयस्कर माणूस आहे नागपूर ते पंढरपूर सायकल वरून आलेत दरवर्षी येतात ते दरवर्षी कसला स्टॅमिना राखला असेल आणि त्यांचा फोटो बघितला एकदम असा तजीलदार माणूस आहे असा कंठाळा हे नाही स्टॅमिना भरपूर आहे पण का सायकलमध्येध्ये पण त्यांच्याकडे तस जरा काहीत व्यायामाची सवय ठेव बर का तू जिम जिम करते जिम राहणी ह सायकलिंग कर तू सायकल आहे तुझ्याकडं
सायकल नाही सायकल हावीधारण अकरावी झाल्यानंतर अकरावी झाल्यानंतरच दिली सायकल काय लागल तस नाही बर वगला लायसन निघललं सायकलचा का उपयोगच नाही ना
हा टेनिस खेळाला जाताना किंवा जिमला जाताना सायकल घेऊन जायची मग तो पण व्यायाम होतोय त्याचा तुला फायदा होईल टेनिस साठी टेनिस खरं अ शिकायला पाहिजे रे
त्यांनी स फक्त हे एनर्जी पाहिजे
एनर्जी पाहिजे हा हा हा एनर्जी पाहिजे एनर्जीस एक्झिबिट पाहिजे आणि लहान मु लहानपणापासून आता तुझ्या ह्याच्यापासून पण तू खेळास तरी चालते एकदा त्यातलं टेक्निक आणि स्टॅमिना वाढला ना जबरदस्त खेळ खेळता यईल तो
हो हो
अध्य्यच्या स्पर्ध
उत्तरण झाला टनिस त्याच्या मॅचेस असतात तर जेवायच म्हणजे क्लब वाईज असतात
हां
तिक क्लब मधून वेगळे वेगळे पाठवतात
हा आणि ज्या ह्याच्या ज्या आहेत ना आतुराजो स्पर्धा आहेत ना
हा त्यासाठीारी पुण्यात बालेवाडी हे बालेवाडी स्टेडियम आहे ना बालेवाडी स्टेडियमला असतात त्याचं सिलेक्शन असतं त्याचं म्हणजे सेपरेट सिलेक्शन असतं ते पण क्लबच्या क्लब वाईजच खेळवतात
क्लब वाईस
हम्म हा काय म्हणजे अस असं हे नाही नाही असं नॅशनल गेम नाही आहे आपला
हा नाही पण त्याच्या तर असणार आहे ना आपल्याला
त्यात कॉम्पिटिशन असतं पण क्लब क्लब थ्रू असत ते क्लब थ्रू
हा मग क्लब थ्र जात असणार आहे त्याच्या शूटिंगला जातात ना मुलं हा असोसिएशन त्यांच्या स्पर्धा घेत असणार आहेत
हो हो
जर माहिती काड किती
हो हो कळतो की
माहिती काढ आणि त्या पद्धतीन जरा करिअरला पण चांगला ऑप्शन आहे तो
होय
पाऊस आहे का तिकड आता
पाऊस काय नाही ऊनच आहे परवा दिवशी पडला जरास
हा मागच्या शनिवारी काय तर हे झालत ना सलग पाच सहा तास
तर ल कंटिन्यू आमच्याकडे दिवसभर होता पाच स तास नाही बारा एक तस असतात कंटिन्यू
हा हा बरोबर इकडं पण तसच कंडिशन होत हा अजिबात थांबला नाही पाऊस आणि एकदा
आमच्या इथ असं पाणी साठत नाही म्हणजे असं तटुन राहत नाही वाहुन ज्ञात लगेच लगेच हो कितीपण ज्ञोरात पाऊस आला तरी नाही साचत
हांा तीन वाजता मी अ निघालो बघ तीन तीन ला सुरुवात झालेला पाऊस आणि तू कंटिन्यू गाडीतली येत त्यांना पुढच दिसत नव्हतं एवढा भयानक पाऊस होता जबरदस्त चांगला हा रात्री बारा एक ला थांबला असेल पाऊस तो
हा हा
आता आता हे झाले हो आता पूर्ण कडकडीत ऊन पडाला लागला आता इकडं
हो इकड पण ऊन होत आज म्हणजे आहे दोन तीन दिवस झालं ऊन चांगलं
हा आणि आता ही झाली ना वारी झाली की नाही पंढरपूरची मग पाऊस सुरू होणार बघ आता
हो ति तोपर्यंत थांबतोय वारी साठी म्हणजे वारीे असती तेव्हा थांबलेलं असते
हा ती वारी झाली सगळे माग फिरले ना अ वारकरी मग पाऊस सुरू होतो मी तिकड बघितलेलं. मी रोज जायचो ना.
हो.
अजिबात पाऊस नव्हता, ते जोपर्यंत इथन रिटर्न येत नाही तोपर्यंत. आणि रिटर्न चालू झाले ना,, मग पाऊस सुरू व्हायचा. मला तिथं लोक सांगायचे. तिथनं,, वारीतनं लोक गेली रिटर्न, परत गेली ना घरी मग पऊस सुरू होतो.
हम्, ह वारीला काय कधी गेलोच नाय? लहान तुम्ही कधी गेलतो तवा. तिथलं येत ती आमच्या तर लोनन मधे येतय ना.
वारीच्या आडव जाणं म्हणत्यात सोहळ्याच्या. सोहळ्याच्या आडव
हम्म
हा, होय तू लहानपणी गेलेलास.
हम्म,
आणि अ ह्याला पावन किंड.
पावनखिंड, पावनखिंडला पण आपनच की गेलं तर किती तरी वेळा
अरे हा तू आलतस ना बरोबर, बरोबर आपण गेलेलो हा हा करवंद खालेली आज आहे बघ तेरा जुलै.
होय, होय, बाजी प्रभू देशपांडे्यांच आहे ना.
हो बा बादल बांदल सेना एक त्याच बांदल सेनेच ना, त्याचं ते व्हिडिओ ऐकले जरा अ्छा,
हा,
हा,, ती जबरदस्ती काय? बांन चालवायची म्हणून त्यान बांदल सेना नाव वापरलय. बांध, बांधल असं केलेलं आहे ते त्यावेळी.
होय,
हा,, आणि, ते हच विचारलंस का तुला आज कॉल करतो म्हटलेले?
नाही, तेच नाही काय आला कॉल.
नाही आला काय?
हम,
हा,, आणि ह्याच,, बी, बी, एस काय करणार आहेस?
वि ब एचा आता बघु की,, दिवाळीमध्ये यायचं.
हां,
त्यांनी सांगितलंय,, कॉलेजमधून. येऊन मग ते त्यांना भेटून काय बोलतात ते बघतो. आणि मग करून टाकतो लगेच,, तिथलं तिथऽ
हा, ऍडमिशन कर,, आणिऽ हा,, तेवढी सेम झाली ना,, परत तू बाकीचा अभ्यास करू शकतोस.
ऍडमिशन काय ऑलरेडी आहे,, फक्त एक्झाम द्यायच आहे..
हा, फक्त एक्झाम फॉर्म भरायचे आहेत का?
हो,
हा, चालतय की भर तू,, आणि आतापासून अभ्यास ऽ चालू कर की,, मंजे तुला एकदम शेवटी लोड एनार नाय,, कीती पेपरऽ
होय,, आताऽ अ, लास्टच्या सेमचे पाच,,
हां पाचन ब्रे
नाही नाही त्याचं नाही काय.
प्रॅक्टिकल नाही.
ते असंच ह करतात ढकल.
हा अरे मग तसं मग एम बी पण एम बी केलं तरी चालते कुला मग एक्सटर्नल. एमबी करायचा. आणि सेंट्रल पर हे आहेत ना एसी एस सी बोर्ड.
पण एक्सटर्नलचा काय उपयोग नाही एम बी एचा
हा नाही आ
रिझ्यूम वर पडत रे एक्स्टर्नल. त्यामुळे ज प्रॉब्लेम येतो.
मग रेग्युलर ऍडमिशन घ्यायचं. आणि ते करत करत तू इकड टेनिस स्पोर्ट्स पण चालू ठेवू शकतोस.
हो
हा आणि बाकीच्या परीक्षांचा अभ्यास करायचा सेंट्रलचा जरी अभ्यास केलास ना हा खूप चांगलं आहे बर का तिथं चेहऱ्यात पण चांगल्या असतात वर व पोस्ट भरले जातात परीक्षेचा पॅटर्न एक सारखा आहे चेंजेस होत नाही प्रॅक्टर म म्हणजे अभ्यास करणार बरोबर एक हे मित दिशा मिळती त्या एका पद्धतीचा अभ्यास केला ना आणि डीप मध्ये अभ्यास झाला चांगला
हा
तर हे मिळते पोस्ट मिळू शकत
होय होय
चांग चांगलं करिअर आहे तिकडे भरपूर आणि डिपार्टमेंट जास्त आहे तिथं त्याच्यामुळे एकच अ हे म्हणतात काय म्हणतात त्याला अ व्हरायटी भरपूर मिळेल तुला जॉबची
हो बरोबर अरे हे दहा मिनिट करायचं होतं सोळा द
होय का बदकरर
हा
थांब मी बंद करतो माझा इकडनं एक मिनट एकच मिनट